हा, येतोय.
हा, काय चाललंय अजून?
अजून काय नाही, नवीन नवीन हेच ऐकायचं, नवीन नवीन माहिती जमा कराय ची नवीन नवीन माहिती घ्याय
हो ना, आणि किती पण आप पण नवीन शिकलो किंवा नवीन आ गोष्टींच हे केलं तरी ते कमीच आहे बघा.
कमीच आहे.
हम्म, अजून बाकी तुम्हाला काय आवडतं मग म्हणजे असं रांगोळी काढायचं, मेहंदी वगैरे कशाचं आवड आहे?
मी घरी शिवण काम करते.
हा हा
हा, मग रांगोळी वगैरे चालू असतेय, पण मला ते रेडीमेड रांगोळी नाही का, हम्म आता सध्या चालूए ट्रेंडिंगला तेच चालू रेडीमेड रांगोळीची त्याचा त्याचं चालूए विचार करायचा मटेरियल वगैरे आणलेलं आ हे मी, करू म्हटलं
पण तुम्ही मग अ शिवणकाम पण करता त्यात त्याला पण वेळ काढावा लागे
शिवण काम पण कर ते जसं म्हणजे कसं आलं कस्टमर तर तेवढं करून घ्यायचं. मी मंग, हॅलो. ते वेळ मिळाला तसा, मग एक काम चार चार दिवस पुरतं ना मग? एक काम करायला चार दिवस लागून जातात मग थोडं थोडं थोडं थोडं करायचं ना अस एकदा पासून पूर्ण होत नाही ना मग
हो तसच होत आणि आपल्याला मध्ये म कस घरातले पण काम असत. ते पण बघावं लागत आणि मुलं सुट्टी हो उठबाईस होते, आणि हे मुलं घरी असल्यावर तर यांच सुट्टी असल्यावर तर मग अजून जास्तच कामामध्ये अस क आप त्यांना डबा करून आणि घरातले काम करून मग आपलं आपला थोड वेळ मिळ ना आपल्याला आपण हे घरी असल्यावर नाहीच होत मग
तेच ना पूर्ण वेळ त्यांच्या मध्येच जातो.
त्यांना नाश्ता द्यायचं जेवण द्यायचं आणि काम घरातले सगळे आवरायचे
अ पर मुलांना बस असली तर मग तेथही बरं मग बसथे ठराववेवेेळे्यामध्ये ते घेऊन जातात आमच.. मला सोडायला जावं लागतं घ्यायला जावं लागत अजून मुलांना ट्युशन ला सोडा घ्यायला जा, सर्व मग ते घरके घालून घालूनच वेळ जात. तो म त्याच्यामध्ये
आणि ते घरातलं करून आपल्याला बाहेर पण न जायचं म्हणजे नाही होतो त्रास होत.
खूप त्रास तर होतोच पण म आता त्यांच्यासाठी तर आपल्याला आपण नाही आ आज आपण नाही. केलं तर मग पुढे कस होणार का त्यांचा विचार केला पाहिजे.. करावाच लागतो आ, असं काय करणार आहे.
हम्म हम्,
तर तरी पण वेळ काढून करून बघायच म्हटलं तर शिवण काम करते त्याच्यामध्ये मला आरिव आवड आहे,
हा,
तेू पण हम्म म्हटलं पण आज. नाही साडी वर्क नाही ना ब्लाऊज वरच करतात ना आडी वर्क
हा हा, अच्छा ते बा म्हणजे बाहीला पूर्ण डिझाईन असते ते, हो ते छान वाटत मग ते,
हा,
आणि छान आहे त्याचं म्हणजे आता बरच ट्रेन निघाला आहे.
ट्रेंड आहे आणि बाहेर तो क्लास करायला आहे ना खूप. ह चार आठ असे हजार फी आहे त्याची,
हा हा,
चार हजार आठ हजार असं आम्ही बाहेरच्या, तेलेल ना चारच्या पुढेच फी आहे,
हा,
चांगला आहे आपला आणि आपण शिणकाम करतोय तर मग ते आपलं आलं तर
तेच ना म्हणजे मग जेव्हा कस्टमर ब्लाऊज तुम्हाला शिवायला टाकायला आहे ना, तेव्हा त्यांना माहिती होत आणि ते ते पण करू शकता मग,
आणि त्याची शिलाई पण खूप आहे ना त्याची
हो,
मग त्या ब्लाऊजची सुध हजाराच्या हा हजाराच्या पुढेच जातं ते ब्लाऊज
हो त्याचं काम पण तेवढं आहे.
हार्ड वर्किंग आहे ना म थोडस हा. हार्डवर्क असल्यामुळे मग ते, जात पण त्याच पद्धतीने.
हो. तेवढं आपल, आपल्या करण्यावरय बघा मग. तुम्हाला पंधरा दिवस पण लागत असेल, किंवा आठ दिवस पण लागत असेल हो ना.
घेत ना मग ते थोडा आणि आपले मध्ये - मध्ये ब्रेक आल्यामुळे, अजून वेळ जातो. तो. तेवढा वेळ काढावा लागतो. काय कर
हो ना.
वेळ काढलं, तर त्यात काहीतरी मिळत. नाई तर मग काहीच नाही.
आणि स्वतःसाठी पण कस, आपण थोड वेळ काढलंच पाहिजे बघा. दिवसभर आणि असं त एव आपण एवढं काम करतोच घरातले, पण तरी आपल्याला असं वाटतंच ना, आपण स्वतः काय तर केलं पाहिजे.
केलं पाहिजे. आणि तरी स्वतःला वाटतं ना की, प्रत्येक गोष्टीसाठी आपण दुस नाही राहू शकत. एखादे वेळेस आपल्याला काही घ्यायचं असलं, किंवा काही खर्च करायच प्रत्येक वेळेस आपल्याला, आपल्या नवऱ्याकडे मागाव लागत.
हो. ते देता आपल्याला, नाही देता असं नाही, पण कसय, आपण जे स्वतः दहा रुपये जरी कमवले ना, त्याचा आनंद वेगळाच असतो.
आनंद वेगळा असतो, असं. मला स्वतः कमवावा, असं वाटत. काही का अस मग त्यासाठी दहा रुपयाच जरी काम आलं, तरी माणूस म्हणत, नाही गड्या जाऊ नाही द्यायचं. अरे
हो तेच ना, बरोबरय ना.
आ तो एक आनंद वेगळाच!
हो तेच मग स्वतः कमवलेल्या पैशाचा वेगळाच असतो आनंद.
अजून काय? सनावाराला पण बरेच काम पडता ना घराता.
सण सनवारा, सनवार काय अवघडचय. पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. सनवार असला का. आणि आपले भारतीय संस्क त्याच्या सून कस आहे खाणे- पिणे आता परत चालू होऊन जातील, सा सनवार. श्रावण महिन्यापासून.
आत एक सण चालूच होत.
चालूच होतात. मग नाही विश्रांती. महिन्या -महिन्याला सण चालू होऊन जातात मग.
पंचमी आणि रक्षाबंधन हे, ते सगळंच येत मग.
आहे. ते याची पौर्णिमा, त्याची पौर्णिमा, एकादशी.
गणपती बसता लगेच.
आलय. ह्या वेळेस तर गणपती बारा दिवसयत.
हो का?
हो.
मी ना, नाही बघितले अजून. हा.
दहा बारा दिवस आहेत या वेळेस गणपती मग. ते आमच्या कस, लोक रिचे काम करतात मा सासूबाई. त्याच्यामुळे मग ते माळी वगैरे बनव तात लोकरीच्या. विकायला, फुलांच्या. ते इ त्या दिवसामध्ये दुकान लावतात ना मग त्या
हम्म हम्म हम्म
अ मग गणपतीच्या दिवसात विकायला ठेवतात ते
हो छान वाटतं ते लोकरीचे पण माळा वगैरे
हा त्याने आपण झेंडूच्या फुला सारखे असतात बघा गुंडे हा त बनवतात मग त्या लडी असतात त्या विकायला दरवाजला लावायला किंवा डेकोरेशन लायला त्याला आपण सजीला लावतो असे त्यांच्या साईड ला खूप छान दिसत आपण जस झेंडूच्या माळी सोडतो ना तस त्या माळी सोडतात मग त्या बनवतात ते आता चालू आहे त्यांच काम तर सध्या तेच काम चालू आहे क गणपती तेव्हा पण े जस आपण ओरिजनल फुलां तो काही काही ते प्लास्टिकच्या फुलांच करतात नाही ना मग तस तर हे आपण लोकरीचे फुलंचे बनवतात ना लडी
हा हा
ते घेतात बरच मागच्या आता दोन तीन वर्षापासून करत आहेत ना बरेच जात आहेत कस्टमर येेतच स्तहून येत घरी घ्यायला हम्म चांगलं चालतं ते पण मस्त जातात दिसायला पण छान दिस आणि आणि
आणि ते वॉशेबल पण असत हं तेच बोलणार होते ते वॉशेबल पण असता
त्याच्यामुळे खराब पण नाही होत आपण धुून ठेवून दिलं किंवा रेग्युलर जरी वापर तर आमच्या स्वतःच्या घरात आम्ही युज करतो ना कंटिन्यू लावलेले असतात चांगले आहे खराब नाही होत हम्म
हम्म गणपती मधे वगैरे मग तुमच्याकडे गणपती किती दिवस असता
पूर्ण दिवस बसवतो आम्ही पूर्ण दिवस बसवतो दीड दिवसाचा असतो काही साधी हम्म नाही आमचे पूर्ण दिवसाचे असतात चतुर्थी पर्यंत पूर्ण दिवस बसवतो आम्ही तेच
आणि ते यायच्या वेळेस एक आनंद वेगळा असतो आणि जाताना मुलांना एक दुःख वेग होतं ते एक वेगळं असतं बघा मम्मी सोडायचं नाही मम्मी गणपती सोडायचं नाही माझ्या मु लहान असताना तर एकदा खूप रडले होते ते अक्षरशः एवढी रडली ते तिला बघून आम्हाला पण वाईट वाटत होतं
हा मग आमच्या पत्त तच होता मुलगा होता ना त पण गणपती बाप्पा ला धरून बसला नाही जाऊ देत बा्पांना सांगयचं असं ते कस ते दहा बारा दिवस कसं वातावरण
एकदम छान वाटत हो आणि रोज सर्ळीकडे गणपतीचे गाणे वगैरे लावतात आणि नैवेद्य वगैरे पण आपण वेगवेगळ वेगवेगळ्या पदार्थ रोज बनवायचा गोड काही ना काही बनवत असत ना
म न नवीन पदार्थ आणि अजून त्या दिवसात अजून वेगवेगळे ट्राय करून बघ आपण मोबाईल वरून आज यायचे मोदक करायचे उद्या त्याचे करायचे मा ज्या वर्षी मी पानाचे फुले होते कॅरबेजचे उकडीचे बनवले होते ना मी म्हणजे मोबाईल वरूनच होते मी पण मी काय असे वेग वेगवेगळे त्याला दोन तीन प्रकारचे तांदूळ वापरले का बाजारात रेडीपीट पण मिळतं ना
हो हो मिळत
हम्म असं माथेवर शिमता हा हा पानाचे बनवले होते आपले खायचे नागलेच पान असत ना त्या पानाचे पण मोदक केले होते ओरिओ चे मोदक केले होते शा
मी तेवढं नाही केले!
हा हा मग ते आणि आ तर वेस करत नाही आपण नाही का मग त्याच्यामुळे हं इतर वेळेस आपण किती पण म्हटलं तरी नाही करत ओल्या नारळाचे मोदक छान लागतात अजून ते पण
गुळ आणि गुळ घालता ना त्यामध्ये ओल्या नारळाच करताना गुळच घालताना?
हा
हो छान होत ते हम् बरं हो हो चालेल हा
हम्म